हम्म, आणि काय म्हणता? हॅलो, हम्म, हम्, देवाची वगैरे ते देवाचे मंदिर वगैरे कुठले आहेेत आणि जवळ?
देवाचे आहे की गणपती मंदिर. आमच्या-आमच्या नदीवर गणपती मंदिर आहे ना पंचगंगा नदीवर.
हां, हां पंचगंगा नदी
हा, गणपती मंदिर वगैरे आहे. मारुती मंदीर आहे, हा.
हम्- हम.
हम्म,
आणि काय म्हणता, इकडे आमच्या जवळ कपिलेश्वर म्हणुन मंदिर आहे महादेवाचं. हम्म, फार फेमस म्हणजे इथ आ काय म्हतात त्याला, अ हं काय तर म्हणतात ते ते पूर्ण होतात बघा आपण हे केलं तर, ज्योतिर्लिंग बघितलं तर हे पण पूर्ण करतात ना. तीर्थ यात्रा.
हा,
हं म ते हे केल्याशिवाय पूर्ण होत नाही म्हणे, कपिलेश्वर म्हणून वेगवेगळ्या गावचं, हम् ज्योतिर्लिंग ला गेल्या तरी पण हे ज्योतिलिंग लास्ट होतं. होय, हा- हा, हे लास्ट त हे तर गेल्याशिवाय पूर्ण होत नाही, पूर्ण असायं म्हणजे कपिल मुनीने मांडलेल पुर्ण असं मंदिर आहे ते.
महादेवाच मंदिर हा, म आता श्रावण महिना आला गर्दी वगैरे असणार की?
खूप गर्दी खूप. किती सकाळी दोन वाजता, तीन वाजता अशी लाईन लावतात लोकं.
होय,
रात्री बारापासून पण चालू असतात, अभिषेक वगैरे. बारा म्हणजे चालुचं, दुसऱ्या दिवशीचे
दिवसभर मंदिर चालु
हा दिवसभर मंदिर चालू आणि रोज अशी काय- काय तर नवीन हे करतात त्यांना म्हणजे हं काशीच हे नाही तर वेगवेगळं असं डेकोरेट करतात, मंदिर. फुलांनी, तुळशीच्या माळांनी, फळांनी, धान्यांनी.
हम्म.
धान्याचे असतात ना ते हे ज्वारी वगैरे हा चार श्रावण सोमवार. ऍक्च्युली शश्रावणात पूर्ण करतात.
पूर्णच वय.
पूर्ण श्रावण महिना पूर्ण श्रावण महिना गर्दी असते त्याला. फक्त श्रावण सोमवारी अभिषेक.
हा अभिषेक हा. तर काय महिनाच असतोय सोडा श्रावण महिना म्हणजे पूर्ण महिनाच एक धरतात. हा.
पण फार हे आहे एकदम प्लेस ते शांत असं प्लेस आहे.
हा.
हा छान आहे तिकडे सगळे आणि साईबाबा सकड गणपती मंदिर आहे. साईबाबा मंदिर आहे, काळ काळ भैरवच मंदिर आहे तुळशीचा मोठ ट वृक्ष आहे.
हा.
फार असं छान हे केले ज्योतिर्लिंग मधलं तरी बी नी एकच पिंड नाही तिथं मेन एकच आहे पण आणि बाजू-बाजूला भर पुरश महादेवाची फेंट पण हे.
होय हा.
हार छान गेलच श्रावण महिन्यात तर बघण्यासारख काय हे पूर्ण.
हा हा.
हम्म हम्म याला तरी येऊन जावा बेळगावला कधीतरी.
होय होय.
हम्म हम्म आणि काय म्हणता?
मग सण वगैरे सगळे मोठे नसतील की गणपती वगैरे?
हा असंण आहे पण दसरा जास्त मो
गणपती
दसरा करताना गणपती होतो पण नॉर्मल एवढं नाही महाराष्ट्रात कसं करतात तसं नाही.
हा मग दसरा मोठ्या नसते का?
दसरा मोठ्याना म्हणजे महाराष्ट्रात असली दिवाळी कसं करता येत तसं दस हे करतात गणपती करतात. फटाकडे एवडे वाजून.
हा.
नॉर्मल ते फटाकड्यावर वागून गणपतीआणयच आणि अकरा दिवस ससं तिकडे कसं दांडिया वगैरे असतात तसं नाही
नाही काय
नाही नाही इकडे दसऱ्याला ते. दांडिया, गरबा, नवरात्र हा. नवरात्रीमध्ये पूर्ण नऊ दिवस तेच.
हा हा.
हम्म दांडया गरबा असते.
हा हा.
तिकडे असतात ना दसऱ्याला, दांडिया, गरबा.
होय असत्यात की दस दसऱ्यात पण असत्यात गणपतीत पण असत्यात.
कधी पण गणपती ते गौरीचे खेळ जास्त अस असतात ना इथं गं, इथं नाही इथं कॉमनच कुठं तर गौरी. हो आम्हा नात करत गौरी गणपती असं नाही, नाही आमच्यात गौरी नाही. पावसाचं असतं.
हा..
गौरी नाही, तुम्हीं गौरी बसवता काय?
हा आमच्यात असतात की, गौरी म्हणजे गौरी पण वेगवेगळ्या प्रकारच्या असतात सोडा.
हो, हो..
उभारलेल्या एक असत्या गौरी 'हा आणि एक -एक जण असं अ पण कळशीमध्ये हा गौरी ते पण असत्यात. आमच्या इथे कळशीमधलेच असतात. हा कळशी मधले असत्यात, होय ते पण करत्यात. एक-एक जण फक्त मुखवटा ठेवत्यात आणि एक -एक जणांच्या पूर्ण उभारलेल्या गौरी.
पूर्ण असं साडी वगैरे घालून उभारलेली असते, छान वाटतं ते बघायला.
हूं.. छान वाटतंय.
फार छान करतात.
आमच्या इथं बसतात गणपती हा होय. आमच्या इथं पण गणपती असं खूप मोठ्यांनं होतात, होय खूप मोठ्यांनं. मिरवणूक वगैरे भरपूर असत्यात.
हुं अ.. दुसरे पण आहेत गणपती म्हणजे बघण्यासाठी डेकोरेशन वगैरे केलेलं असतं.
हा.
फार छान- छान अशे डेकोरेशन करतात पण, पण हे नाही म्हणजे फक्त गणपती बघायला पाहिजे एवढंच इंटरेस्टिंग असं. गरबा असं हे नाही.
हा. हा..
गण दांडिया वगैरे खेळतो ना, गणपती समोर ते काय नाही, फक्त गाणी लावून ठेवलेली असतात आरतीच.
आरती हा, आमच्यात आरती झाल्या- झाल्या पहिल्यांदा सगळी त्याचीच वाट बघत असत्यात दांडिया. खेळाला कधी त्यात आणि कधी खेळत्यात.
ह.. हा.. आमच्या इकडे नाही दांडीया. ह तसं आमच्यात नवरात्रीला, नवरातीला. बारा- एक बघत नाही, मग डायरेक्ट रात्री संध्याकाळी नऊ ला मंदिर मध्ये गेलो ना साडेआठ नऊला,
ह.. हं.. हअ हम.
मंदिर मंदिरमध्ये असतात असं दांडिया गरबा. असं रस्त्यावर नाही ते, इकडे कसं देवी बसवतात ना रस्त्यावर तसं नाही. तिकडे मंदिरमध्ये. म्हणजे कालिका मंदिर, बनशंकरी मंदिर, अंबाबाई मंदिर असे मंदिर असतात ना त्यात. त्या त्या- त्या मंदिरचे जे असतात ना, समाजाचं मंदिर असतात एक एकेक-एकेक मग त्या -त्या मंदिरचे लोकं त्या-त्या मंदिर मधून खेळतात. असतय हा ते देवी बसतात ना गल्लीमध्ये. इथे पण बसवतात पण लई रेअर आहे.
हा, हा. थोडे.
आता एक एखाद्या एरियामध्ये एखादं बसवतात असं पण मंदिर असतातच ना, सगळ्या एरियामध्ये.
हा हा.
त्यामुळं नाही मंदिरातच खेळतात मंदिराचे वर जे हॉलमध्ये वगैरे खेळतात. छान होतं ते पण फंक्शन खरं तुळजापूर ला वैगेरे गेलाय कधी.
होय.
जाता का तुळजापूरला?
होय.
आमची पण तुळजाभवानी देवी तुळजा पुरला जातो आमी पण कायम.
हा हा.
आमचा मटनाचा नैवेद्य तुळजापूरला.
हो त्याचा पण असतोय होय?
होयं खंडे नवमीला पण आम्ही म
आमची पण कुलदेवी देव तुळजापूर.
पण वेळी दाखवता का तुम्ही?
म्हणजे मला पण इतकं काय माहित नाही कारण मी पण आत्ताच मॅरिड हाय.
ह ह इकड तुमच्या इथली म्हणजे सासरची सासरची कुळदेवी हाय. माझी पण सासंरचीच माहेरची डोंगराई.
हा
डोंगरावर असते कडेपूरला.
हा हा
तिथं ती माहेर ची देेवी ही सासरला आता तुळजापूरला नॉन व्हेजच निवेद दाखवतात. इथं खंडे नवमीला पण नॉनव्हेजचं. दसऱ्याची खंडे नवमीच असते हा नॉनव्हेज निवेद दाखवतो.
दसरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी
तेचं ना दसरा झाला की खंडे नवमीला क्ती करतात खंडी पूजा नऊ दिवसानं करतात ना हा तेव्हाच नॉनव्हेज निवेद दाखवतो.
हा हा
अ तुळजापूरला गेल्यावर पण आम्ही तिथं नॉनव्हेज करून दाखवतो.
होय
जिथल्या त्या जिथल्या जिथं मटन वगैरे घेऊन तिथल्या तिथं करायचं
हा
म्हणजे ते सवासणी करून मग करतो आम्ही कोण मिळेल तें दोन सवासण्या बसवून तिथं जेवण तेन घालतो.
हम्म हम्म एकदाच एकदाच कि जाऊन
ते लग्नानंतर लगेचंच असं मग नैवेद वगैरे काय दाखवला काय तिथल्या तिथं?
नाही फक्त पाया पडून तेवढंच
अच्छा अच्छा अच्छा आमच्याकडं नाही गेलं की कंपल्सरी तिथं नैवेद्य करायलाचं पाहिजे. हो हो कवडीची माळ असत्यात ना घरात म ते कवडी ची माळ घेऊन गेलो ना तर तिकडे नैवेद करायलाच पाहिजे आणि तिकडनं आल्यावर आणि घरात नैवेद्य करायला पाहिजे.
हा हा
तिकड दोन सवासण्या इकड पाच सवासण्या असं पुजायचं. तर मटनाचच कर आता हे आषाढ आलं ना आषाढच्या पण मंगळवारी करतात आमच्याकडे मटणाचा निवेद. हो. मंग म्हणजे कुठला पण मंगळवार शुक्रवार एक पकडायचं आणि करायचं.
करायच, हा म्हणजे देवीचा वार पकडून.
चा वार पकडून करायच, पण आता आमचं घर ओपनिंग झालंय ना. मग आम्ही फोर्टी फाय डेज सोडलेय आता. नॉनव्हेज गनहम केल्यामुळं. मग आता नाही करायला येत ते.
हा. अह त्यामुळं ते ते रे नाही. श्रीच झालंय मगाशी. अगदी हाय सांगतो. बस कि. हा एक मिनट हं. भात घ्या. ग्रुप आहे की आमचा ग्रुप काढलाय त्यात फक्त लेडीज आहेत. मग ते लेडीजात त्यांनी मेसेज करतात आपल्याला मग ते लेडीज लेडीज च होऊन जातं. पानी देऊ? मला वाटलं उदया येशील. म? अव्या? कसं कायरे अभ्यास झाला तुझा? झाला अभ्यास? काय राहिलाय? उद्या मॅडम मारत्या. राहिला असला तर. जरासं घे की.
वेळाला कायचे मोरण्या अजुन? किती वाजता गेलतास? ते डबा तेवढा दे की. तुपाचा. त्या वहीत हाय देते. हॅलो,
हॅलो,
अ जरासं पाहुणं आल्यात. असुदे ते चालू बारा मिनटानंतर आपोआप कट होतोय. हा राहुदे हा. नाहीतर तुमच टायमिंग कमी पडेल, असुदे चालू.
चालतंय ना पण तसं?
हा, चालतंय की.
ओके ओके.
चालतय हां. असू देव कट करू नका. बारा मिनिटात कट होईल.
हो हो चालते.
हां.
चालू ठेव.
आणि काय काय दिलं पिशवीतनं हॅलो आजी चपात्या आता घेतल्या काय ती करूण
जेवण झालं